हॅलो.
हं.
आक्का न त्या तुम्हाला काही काम नाही का? नुसत्या फोनवर बोलत्या म्हणे. म्हणलं ह्याच्या त्याच्याकड जायचं काम नाही- फोन वर बसल्या बसल्या बोलणं होतं. अन काय गरज ए मग?
हं. म?
अन ते अशे म्हणत्या ना हो, ज्यान फोन उकलला त्याला बी त्याचे पैसे?
हो.
ज्यान पण उकलला त्याला बी त्याचे पैसे म्हणत्या ना? हॅलो. आवाज नाही ना आला का?
हं. येऊ राहिला ना. बोला. धूण काढते मी आता. हाव ना. धुणं धून टाकते मी आता.
हम. हम.
वाळत. मग ते नाही त मग कपडे जशे न तशेच राहता. वाळतच नाही.
फॅन खाली टाकायचे मग.
फॅनखाली बी नाही वाळत ते लवकर.
साठात्तीर शेवटचा एक चेक आणून द्यायचा होता मग. का?
अग मी, मी काय म्हणु राहिले? मग तेच म्हणु राहिले ना? ते बाळूकाकान पैसे दिले नाही ना.
अं. ते बी नाही दिले?
नाही ना? तेच तर दिले नाही म्हणून तर राहिले ते. नाहीत सगळ्याचे जमा होएल ए.
आन त्यान तर मला विचारल होत माग किती क रहायले? म्हणलं एवढे एवढे राहिले. देऊन द्या म्हणलं आता शेवटचे ए म्हणलं.
ब मी काय म्हणू राहिले ते कधी आलते? कितीक दिवसात येतील ग?
ते आता फॉर्म भरले ए वरती. आता तालुक्याला जमा होईल ए. म आता ते वर्क
त्याले सां आमच्या गटातल्या सांगू नको बटग्यायला की आली म्हणून सनी.
नाही. नाही. मी कायला सांगू?
अम. गपचुप-
आधी ग्रामस- आधी प्रभाग संघाला आहे. त्या प्रभाग संघाऊन ग्राम संघाला टाक ना आणि मंग तुम्हाला त्याची ग्रामसंघातून- चेक भेटात.
आठ पंधरा दिवसांत येतिल का?
ते नाही सांगता यायचं बरं का आता.
द्यान म्हण लवकर आमच काम बंद पडल ना कामाला लागू राहिले आम्हाला
नवीन पुढल्या वर्षी
काय?
काम
हम्म आज सगळ
आ
तेवढ्यासाठी ठेवण चांगलच दिसु रायलक ते आता थोड्याशासाठी
काय राहिल आता
लाईट फिटिंग राहिली आता लाईट घेणय.
ह का म काई नाई
रायलं
बापरे! अजून त मेनच रायल म हम्म
अम्म मेन ये आता ते नळ फिटिंग राहिले बेसिंग बसवाच राहिल अजून
हा हा बेसिंग आनाला पैसे लागन आधी
बेसिंग आणून ठेविले तवाच
हा का
नुसत बसवाचय त्याला
हम्म
फडच्याही सोबत आणून ठेविलेय मी
हूं हूं
हम्म
ह्यो शाळेत नाय जात का?
हे कधी येत्या ते चाळीस हजार रुपये किती किती दिवसात येत्या ग
त्याच नाही सांगता येत त्याला वर्ष बी लागत दोन तीन वर्षे लागत्यात ते नुसते म्हणता फॉर्म भरा. आता मागच्या बाईला विचारल त्या म्हण ते आम्ही दोन दोन तीन तीन वर्षाचे फॉर्म भरेलेत त अजून नाय आले आमचे
नाही.
अहं
आम्ही त झेरॉक्स बी करून नीे आणेल तसच पडळ ते इड यायला म्हणलं याच रिकामपन बीण चालू जायल ते झेरॉक्स काढून आणाला
पण मग त्याच स्टिकर कधी बनवशान आणि त्याच उभ राहुन फोटो पॅकेजिंग करून फोटो काढण
काय चे
अ तुमचा डाळ पॅक कराची एक किलोची ते स्टिकर त्याच्यावर लावाच आणि त्याचा फोटो काढाचा तुमचा धरून हातात
गेली बय गाडी
गेली का? बरोबर साडेआठ वाजले.
हाव
बरं चालण यांला फोन येऊ राय
हूं कधी येऊ आलत हा हा चाललं.
हाव ठेऊ का मग
चालन.
हा ठेवा म्हटल. हम्